हॅलो, हॅलो.
हॅलो, हो येतोय.
थोडा, थोडा रेंजला प्रॉब्लेम आहे का?
अ, नाही रेंजचा नाही, एक्च, एक मिनट. आता येतोय व्यवस्थित. हॅलो
हॅलो, हा आता येतोय. हो, हो, हो.
ओके.
हम्म, झालं जेवण वगैरे तुमचं?
हो.
कुठून आहात तुम्ही? अच्छा नाशिक मधूनच आहात.
हो, हो तुम्ही पण ना?
हो मी पण नाशिक मधूनचं हाय.
अच्छा, अच्छा, अच्छा, हम्म.
कुठल्या विषयावर बोलूया?
हम्म. ह.
ट्रॅवलिंग?
हम्म, चालेल.
चालेल.
हम्म.
सो, खूप जास्त आवडत, पण होत असं ना की, फॅमिली टाईम मुळे कुठे जायलाच मिळत. नाही, जे बॅचलर होतो त्यावेळेला फिरलोय खूप जास्त
हा, हा, हा, हा.
झाल्यानंतरून घर, जॉब हे सगळं करताना ट्रॅव्हलिंगसाठी टाइमच नाही मिळत अजिबात.
सेम माझं पण तेच हाय, मला पण खूप आवडत. पण आता तेच होतं की, इतकं बिझी असतो माणूस की जायलाच मिळत नाय.
कुठे, कुठे गेला आहात? तुम्ही आत्तापर्यंत.
हा तसं, खूप नाही फिरले, पण असं इथल्या- इथे फ्रेंड्स बरोबर वगैरे. असे बरेच फिरले.
आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे कधी ट्रिप झाली आहे का कुठली?
हा, आम्ही हेला गेललो फक्त आलतात काय? ते लक्षात नाही आता माझ्या. पण महाराष्ट्रातच जास्त फिरलोय. जे काय असेल ते, बाकी नाही असं, केरळला गेलेलो हाय. केरळ हा.
मी महाराष्ट्रात अ, फक्त कोक ण, फिरले जास्त करून, कारण शाळेला होते आणि कॉलेजला होते. त्यावेळेला आमची दोनदा ट्रीप गेलेली.
अच्छा
ते शाळेच्या सहलीमुळे ते कोकण तरी बघायला मिळालेलं
आणि एकदा फॅमिली सोबत गेलेले त्या वेळेला गणपतीपुळे वगैरे साईड आरे वारे बीच वगैरे तिकडेच फिरलेलो.
हम्म हम्म हम्म हा माझा ही ट्रिपमुळे गणपतीमुळे झालाय फॅमिलीमुळे पण झालंय.
कसा प्रवास आवडतो तुम्हाला ट्रेनचा, बसचा?
मला ट्रेनचा आवडतो खूप बसचा अजिबात नाही मला त्रास होतो ना त्याच्यामुळे मला बस अजिबात आवडत नाही. ट्रेनचा प्रवास मस्त असतो की काही टेन्शन नाही माणसाला फिरता येत मेन म्हणजे
हम्म आणि मेन म्हणजे कसं आहे ना कि जी जी गावं आपण पाहिलेली नाहीयेत किंवा ऐकलेली नाहीयत अशा-अशा गावांची नावं आपल्याला माहित पडतात ट्रेनच्या प्रवासामुळे नवीन-नवीन लोकं आपल्याला ट्रेंनमध्ये भेटतात त्यांच्याशी आपल्याला छान संवाद साधता येतो म्हणजे आपला जो प्रवास आहे तो अजिबात बोर होत नाही.
खरंय खरंय
प्रवास होऊन जातो आणि काही वेळेला असं होऊन जातं ना की ट्रेन मध्ये इतकी छान ओळख होऊन जाते काही पॅसेंजर सोबत कि ते आपल्यासोबत लॉंग टर्म हो कॉन्टॅक्ट वगैरेमध्ये पण राहतात.
हो आमचं तेच झालं आम्ही केरळला गेलेलो ना मग ते आता केरळचा प्रवास कसा तो अडीच दिवसांचा असतो. अडीच ते तीन दिवस मस्त मा असच ते समोर बसलेले होते ना मग त्यांच्याशी ओळख झाली. मग म्हणजे नंतर पण मग बऱ्याच फोनवर बोलणं वगैरे भेटणं म्हणजे लॉग टाईमच झाली ती अगदी
काही मेमरीज अशा छान म्हणजे घडून जातात आपल्या प्रवासामध्ये कि त्या आपण आयुष्यभर विसरू श कत नाही किंवा एखादा प्रवास इतका छान होऊन जातो ना आपला कि तो प्रवास म्हणजे अ जरी समजा इनकेस आपल्याला नंतर नाही जरी फिरायला मिळालं ना तरी तो प्रवास आठवला ना की असं वाटतं की हा आपण परत जाऊन तिथे पूर्ण फिरून आलेलो आ होत पूर्ण दृश्य आपल्या डोळ्यासमोर सगळं एकदम उठून येतं नाही का ते आठवणी इतक्या छान ताज्या होतात ना आपल्या कि मन अगदी प्रसन्न
अस व्हज्युवलाइज झालं ना की खूप छान वाटत ते ते तिथले फोटो बघितले ना सगळं आठवतं परत की खरंचं जगलो आपण ते क्षण जगलो आपण असं
अस वाटत ना मग काही वेळेला कि अजून मधून एखादी तरी ट्रीप अशी झाली.
पाहिजे ऍक्च्युली खरंच पाहिजे खरंच पाहिजे हा म्हणजे माणसाला ना ती गरज अस ते कि माइंड फ्रेश होतं माणसाचं
माइंड फ्रेश होतं
रुटीन मध्ये ना आपण खूप कंटाळून जातो. तेच-तेच रुटीन असतं. तीच धावपळ तेच सगळं तो तोच तोच पणा जो आलेला असतो ना तो गरज असते चेंज करायची असण्याची म्हणजे ऍटलिस्ट वर्षातून एकदा तरी ट्रिप असली पाहिजे. ह ना आता ते बघा बरेचसे क्लब्स वगैरे आहेत ना बऱ्याचशा लेडीजच्या ग्रुप वगैरे ते हास्य क्लब ते खूप आता एन्जॉय करतात तसं म्हणजे अस अ. ट्रिप ऑर्गनायझेशन करणं.
हो म्हणजे त्यांच्या जादाच सहली लिटरली कुठे कुठे फिरून येतात ते किती छान एन्जॉय करून येतात.
छान चालू होत, म्हणजे असं घरच्यांवर अवलंबून राहत नाही आता.
बरोबर आहे तसच माझी आत्या आहे. पुण्याला राहते ती. तिच ना फ्रेंड सर्कल आहे. एक त्यांचं पण. असंच आहे, इयरली दोन ट्रीप त्यांच्या फिक्स असं.
फिक्स असतात. हो ओ.
कुठेही जाणार ना सोबत जाणार, म्हणजे त्यांचं प्री प्लॅनिंग चालू असतात समजा. आधी ह्या म्हणजे ही ट्रीप त्यांनी केली आहे.
हा
ही ट्रीपमध्येच त्यांचं नेक्स्ट ट्रीप कुठे जायचंय काय जाते ते पूर्ण डिस्कशन त्याच. तेचं पूर्ण प्लॅनिंग. म्हणजे पूर्ण छान असं पूर्ण आराखडा, म्हणतो ना आपण त्याचा पूर्ण. तो सगळा तयार असतो त्यांचा कि, नेक्स्ट आपल्याला काय करायचंय कुठे जायचंय? काय जायचंय? म्हणजे मला कधी कधी तिला बघितलं ना, असं खूप जलेसी फील होते की हा. यार किती छान आयुष्य आहे ना हिचं. पण आता तिने तिच्या संसाराला तेवढा वेळ दिलाय त्याच्यानंतरून ती आता फ्री झालीय. सगळं गोष्टी साठी तेचमुळे थोडं. खरं पण वाटत कुठेतरी की, नाही चला पण नाही तर कोणीतरी आहे. की जो एन्जॉय करतोय त्याची लाईफ पूणपणे म्हणून.
मुळे आता हे काही एक दोन वर्षां म्हणजे किंव्हा काही पाच सहा वर्षात म्हणा हे खूप छान चाललंय असं. लेडीज ना असंच डिपेंड राहतं कोणावर.
बरोबर आहे आणि ते असलं पण पाहिजे कसं, त्यांना पण त्यांच मी टाईम गरजेच आहे ना
हा खूप गरजेचं आहे, कारण काय लाईफ हे हे तर चालू. याला काही येन नाही, आपल्या घरातली काम म्हणा किंवा सगळं ते शेडून. मग कुठेतरी स्वतःला पण वेळ पाहिजे.
हे गुंतवून घेतलंच पाहिजे, स्वतःला कुठेतरी असं छान पैकी. नक्की नक्की का नाही.
होईलच सगळ्या जणी गेलं ना?
ह
हम बरे दहा पंधरा जणी.
खूप छान आहे एक ग्रुप असली ना, की एन्जॉय पण छान करता येतो मजा पण खूप येत. ते धमाल होते. शिवाय कस आहे ग्रुप मध्ये गेलं ना, क एकमेकींची ओळख पण छान होते. आपलं बॉन्डिंग पण चांगलं होतं, त्यातला त्यात अजून होतं कस ना की. काही लोक अशी मिळून जातात ना, की त्यांची साथ आपल्याला खूप आयुष्यभर. पर्यंत पुरून जाते आणि काही जवळ आपण आपलं हो. काही जवळ आपण आपलं मन वेग मोकळं करू शकतो, ज्या आपल्या भावना समजून घेऊ शकतो. जे घरात नाही बोलतायत किंवा शेजार पाजऱ्यांशी नाही बोलतायत मग ते आपण. तिथे बोलू शकतोे, हो बरोबर. एकदम बरोबर आणि कसं असतं ना की आपल्या डोक्यामध्ये जे पण साठलेलं असतं ना खूप दिवसांचं. असं कुणी समोर बसून ऐकून घेणार जर राहिलं ना, तर ट्रीप अजून छान होऊन जात. त्याने असं वाटतं आपल्याला कि नाही आपण गेलो ना तर गेल्याच काहीतरी सार्थक झालं पण म्हनून.
नाही खरंच पाहिजे एखादी ट्रीप अशी पाहिजेच आपण करूया प्लॅन खरंच करूयात. हम्म हम् हम् हम् हम्.
बाकी अजून कुठे कुठे जायला आवडतं ट्रेनने? गोव्याला गेल्यात का कधी
मला नाही ना आमचा प्लॅन दोनदा प्लॅन झाला पण असंच कॅन्सल झाला
गोव्याचा प्रवास खूप छान होता ह्या ट्रेनने आहे तसा लांब थोडा चौदा तासाचा प्रवास आहे. पण ट्रेनने खूप सुंदर होत. हो आणि म्हणजे जसं तुम्ही मुंबई वगैरे थोडस सोडलं ना पुढे म्हणजे मला पण आता खूप वर्ष झालीत जाऊन अ साधारण नऊ दहा वर्षाच्या आसपास झाली असती समजा पण तिथे ना एक पेन म्हणून एक स्पॉट आहे जात जात
पेन हां हा जाताना लागतो राईट हा
इतका सुंदर स्पॉट आहे तो तिथे लोकं म्हणजे जेव्हा तिेथे ट्रेन थांबतेय ना लोकं उतरून उतरून तिथं फोटो सेशन् वैगरा करतात त्यांचं फोटो फोटोज वगैरे पण खूप छान येत आणि मेन तिथे ना प्रवासातच बाकी ऑदर कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्हांला नाही मिळणार जास्त करून काही, पण ताक मिळतं प्यायला मी ताक एवढं हो नॅचरल ताक पण इतकं सुंदर ताकना ना जास्त आंबट असतं ना काही म्हणजे विदाऊट.... मीठ वगैरे किंवा कुठलाही मसाला त्याच्यात न वापरता ते ताक आहे ना एकटे पिऊन जाई इतकं छान आणि चविष्ट ताक तिथे. मिळत एकदम ओरिजनल आणि घट्ट ताटपूर्ण असं भेसळ त्याच्यात तुम्हांला पिताना तरी लोणीपण लागेल तोंडामध्ये जेंव्हा आपण घोटघेतो ना त्याचा ते लोण्याचे गोळेपण येतात छोटेछोटे त्याच्यामध्ये तो एक प्रवास माझा खूप छान झालेला ट्रेन मध्ये म्हणजे चौदा तास तसं गेलं कुणी नव्हतं तंस बोलायला वगैरा पण तो जो निसर्ग तो पूर्ण वातावरण आहेना तिकडचं जातांना खूप छान वातावरण आहे ट्रेन तर खूपचं अजून मस्त. रिझर्वेशन जरअसेल आपला ना विंडो साईडच्या खिडकीला मग त विचारायचंच नाही पूर्ण आनंद घेता येतो मग निसर्गाच भले उतरायला नाही मिळालं खाली तरी डोळे तृप्त होऊन जातात त्याआनंदाने म्हणजे दृश्याने हं साधारण दहा ते पंधरा मिनिटं थांबते
दहापधरा मिनटं ओके ओके हां हां मग नेक्स्ट टाइम खरं जेव्हा जाऊना तेव्हा लक्षात ठेवावं लागेल हं
त्यात अजून साऊथ वगैरा साऊथ वगैरे साईडचा प्रवास पण खूपछान होतो ट्रेनने
हां मग आमचा तो केरळचा झालेलानां ट्रेनणे म्हणजे मला आधी टेन्शन आलेलं की म्हटलं एवढा वेळ बापरे कसं नर म्हटलं आपण
नाहीअसं वाटतं आपल्याला बसायला वगैरे म्हणजे थोडं कसं आहेना थोडं चकरा वगैरा मारत वगैरा असेल नाे बोयला वगैरे करायला ग्रुप वगैरे असेल ना आप पूर्ण तर मग तो प्रवास कधी झाला ना ते पण आपल्याला कळत नाही आपल्याला त्याचमध्ये बोर होतं आणि कंटाळा तो ना म्हणजे प्रवास असं केल्याच जाणवत पण नाही थकवा पण नाही येत त्याचा त्याच्यामध्ये अजून मी साऊथला ना तिरुपती तिरुपतीला गेलेले हो तिरुपतीला गेलेलो आम्ही ट्रेननेे हिवाळ्याच्या दिवसातच गेलेलो इतकं छान निसर्ग रम्य वातावरण होतना हिवाळा म्हणजे कसं सकाळी सहा साडेसहा सातच्या आसपास उजेड पडतं थोडा थोडा पण पूर्ण धुकं धुकं तिकडे एंट्री झाल्यानंतर बॉर्डर मध्ये एन्ट्री झाल्यानंतर तर पूर्ण धुकंधुकं धुकांमधून छान अशे ओके चालेल चालेल